आ, नमस्कार बाई. हा बोला बोला, ताई काय म्हणताय बऱ्यात ना?
हो बरी, तुमी कश्या?
हो छान.
झाले काम आवरले सर्व?
हो, आवरली कामं सगळी एक एक एक एक आता अ आमच्याचानी फास्ट होत नाही ना? पूर्वीसारखं. जरा हळूहळू आरामात आवर अहह आरु आवरतो, बाकीइ तुम्ही कशात? तुमचं आटपलं सगळं?
तक्यात आले मी ना बाहेरूनं बाहेर गेलं त नाशिकला इतक्यात आलं.
हो कां हां हां तुमच्यांपासून लांब आहे कां तसं जायंला येईलां.
हां एक तांस लागतो.
हो कां अच्छा तरी अंतर आहे म्हणजे एक तरं हां हां हां.
पाहुणे आले ते बोलले की चलां गंगेवरं मगं
हां हो बरोबर बरोबर बरोबर
आपल्या इथे कसं नासिक कसं प्रसिद्ध आहे
हो आंता कायं कायं नाशिकचं कायं कायं प्रसिद्ध आहे सांगा तुम्हीं तुमच्यां इथलं
नाशिक नाशिकमध्येंचं आंता कुंभमेळां येतं त्यांच्यासाठी ते भरंपूर कामं चालूं केलीत त्यांनी
हो कां हां बरोबर आंता कधीपासून सुरूं आहे कुंभमेळां
हां आपले दिवाळी ते एक पहिमी तारीखे नां फरवरीची
अच्छा दिवाळी लां आहे कां अच्छा हं हां हां हां
दोन हजांर सव्वीस पासूंन आहे नां
हो हो नाहीं पणं म्हणजे हे दिवाळीच्या वेळे असलं तरी तयारी करांयला वेळं लागतो लागंतोचं नां तेवढां
वेळं हां रोडचे कामं चालूं आहे नां आंता अंडरग्राउंड सर्कल त्यांकडे सर्व
हो कां अच्छा हां पणं नाशिकला म्हणजे ते त्र्यंबकेश्वरला असतं नां
हं नाहीं नाशिक त्र्यंबकेश्वर हां तीस किलोमीटर पुढे आहे हे प्रॉफट नाशिक नव्हे पंचावटीत
अच्छा तिकडे कुंभमेळां आहे
होयं
हां हां मलां वाटलं त्र्यंबकेश्वरला वगैरें असतो की कायं
त्र्यंबकेश्वर पुढे आहे नाशिक पासून
हो हो पुढे आहे थोडं नाशिक वरूंन पुढे जायंला लागतं नाहीं आम्हीं एक दोनदां त्र्यंबकेश्वरला गेलो होतो
मं त्र्यंबकेश्वर लां ते हे आहे नां आपलं त्रिवेणी संगमचं एक स्नांन आहे
हो कुंड कुंड आहे नां तो तिकडे हां
खुंश खुंशावरन
हां
आणि ही दंदा ही वेगळी
हां अच्छा इथेही नाशिकला मी आम्हीं यांला गेलो होतो ते तिकडे लोकं ते हे करतांत नां अस्थि विसर्जन वगैरें
हो हां हां मंग तेचं तेचं नां
हां
पणं मंग त्यांची जी पूजां केली ती तुम्हीं त्र्यंबकेश्वरला केली असेल
नाहीं नाहीं नाहीं पूजां त्यांची पूजां असं नाहीं ते हे नां कायं ते एकदां असेच गेलो होतो नुसतेच त्र्यंबक त्र्यंबकेश्वरला आणि एकदां ते हेचं करतांत नां विधी ते त्रिपिंडी श्राद्ध विधी वगैरें
हां हां ते ती फक्तं त्र्यंबकेश्वरला चं
हां तेचं तेच्यांसाठी एकदां गेलो होतो हं माझे मिस्टर तर बऱ्याचदा जाऊन आले, कारण ते स्वतः हे आहेत ना पत्रिका वगैरे बघ तात आणि लोकांना सांगतात त्याच्यामुळे त्या कधी, कधी त्या लोक त्यांना घेऊन पण जातात. बरोबर तुम्ही चला म्हणे आमच्या बरोबर. बर म्हणुन त्यांच्या खूप फेऱ्या झाल्यात. तिथे ते नाशिकला मला वाटत गाडीनी वगैरे गेलं नाशिकच्या अगोदर येतो ना, काहीतरी तो रस्ता आतमध्ये त्र्यंबकेश्वरला जातो तो‌.
नाही त्र्यंबकेश्वर खूप पुढं जातो, हा आपला मग येतो.
नाही, नाही पण नाशिक प्रॉपर नाशिकला जायच्या अगोदर तर एक मधनं रस्ता आहे, ना काहीतरी शॉर्टकट गाडीला. गाडीने गेलो आपण तर असं काहीतरी आहे म्हणालेय ते.
हा.
हा तेच मला एवढं नीट नाही माहिती आता त्यांचं बऱ्याचदा जाणं झालं ना, त्याच्यामुळे त्यांना ते सगळे बरं
नासिकला जे होते ना ते त्र्यंबकेश्वरला सेम पूजा हरिद्वार मध्ये असते.
हां, हां, हां अच्छा, अच्छा. आणि बाकी काय म्हणताय कसं, काय चाललंय?
बाकी काय नाही काय, काय जेवण केलं तुम्ही आज?
मी आज काय हेच केलं काय ते? आम्ही हे खातो ना नॉनव्हेज खातो ना, मग कोलंबीची आमटी होती ती कोलंबीची आमटी होती केलेली. ते काही दोघांना तसं हे होतं ना, मग मुद्दामुन आणिक जास्त वेगळं नाही काय आणि कोशिंबीर केली. गाजराची.
हा.
आम्हाला पुरतं ना तेवढं.
हो.
जास्त आहे मग परत ते उरलं जेवण की परत हे करा, आणि कसं होतं आता एकदा दुपारचं हे झालं की रात्री तेवढी भुक नाही लागत हो‌.
हो बरोबर आणि ऊन्हाळ्यामुळ कस पाणी, पाणीच होऊन जात.
हो ना खर आहे, खर आहे. त्याच्यामुळे ते जास्त भूकच नाही लागत, मग नंतर उन्हाळ्यामुळे पाणी
नाही तर झोपा हॉल मध्ये सकाळी नाश्ता वगैरे कोण देत जास्त.
हो ह. तेच आता उन्हामुळेच जास्त ना अशी भूक सारखी लागत नाही. तहान तहान होते आणि मग पाणी प्यायला जात भरपूर मग पोट भरल्यासारखं होतं ना आपलं.
म्हणजे असं त्याच्यामुळे काय हे नाही? मग त्यामुळे आज तुमच्याकडे पाहुणे होते म्हटल्या तुम्ही काय, काय जेवण इथे की बाहेर केलं?
नाही नाही घरी करून जेवून गेलो. त्र्यंबकेश्वरला जायचं होत गर्दी ते असते ना तिथे. वटाणा पण भाजी
हा तुमचा आवाज असा घुमतोय, म्हणजे नीट येत नाहीये क्लिअर.
आता येतोय का?
हा आता आला बरोबर.
आम्ही पनीर भाजी केली होती.
हा -हा
अ आ जिरा आलू
हा- हा.
ह जिरा राईस म्हणजे पुलाव.
हा
स्वीट आणल ते बाहेरूनच घरी येवढ काही शक्य नाही बनवायला. घाई गडबड होते ना खूप आज.
हो खूपच होते कारण मान आलेले असतात त्यांनाच जायची आपल्याला हे करायला लागत अ नमनन आणि परत जेवणाच म्हणजे
नाही आपण कस आपला ऍडजस्ट करू शकतो पण मग कोणी पाहुणे आले. तर कस त्यांना चहा पाणी नाष्टा सर्व टाईम
मग तेच सांगते ना म्हणजे कोणी ऍडिशनल आल की आपल्याला सगळ त्यांचही बघायच परत घरात घरातलही बघायच जेवण खाण्याच बघायच. ते सगळ एकदम होत नाही ना एकट्याला अस ते बरोबराय. हा.
चालेल मी तुम्हाला आज पनीरची रेसिपी सांगते बनवली आज तिच.
हा ती सांगा बर- बर छान छान -छान सांगा.
पनीर- पनीर आम्ही सहसा घरीच रेडी करत असतो. पण आजता आज काय गडबडीमुळे आम्ही रेडीमेड घेऊन आलो. पनीर आणि ते छोटे छोटे छोटे पीस कट केले. जसे आपण बटाटे कट करतो ते केल्यानंतर दोन त्या तीन मिनिट त्यांना पॅन मधेच ठेवल कारण त्यातल पाणी निघून जात असत त्यानंतर कढाई मध्ये थोडस नॉर्मल तेल टाकून त्याला फ्राय केले अस कुरकुरत होण्यासाठी.
हा- हा- हा- हा.
त्यानंतर अ म्हणजे ते कुरकुरूत झाले ते तेल म्हणजे आपण बाहेर काढून घेतले. ते थोड थंड होऊन गेले.
हा
त्यानंतर ग्रेवी साठी टोमॅटो
हा
कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण. ही पेस्ट करून घेतली.
हा हा हा बरोबर.
नंतर फोडणीसाठी तेल टाकल तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी
हा
लाल मिर्चची पावडर.
हा
पनीर मसाला आणि ग्रेव्ही टाकून हे पूर्ण दहा मिनट फ्राय केल्यानंतर त्यात हळू हळू अ हॅलो. दहा मिनिट फ्राय केल्यानंतर
हा.
त्यात थोडसं आपलं गरम पाणी टाकायचं कोमट.
अच्छा?
बॉइल केलेलं.
हा, हा, हा.
बॉईल केलेलं पाणी टाकल्यानंतर, पाच ते दहा मिनिटं असं झाकण ठेवून वाफ द्याय वाफ दिली त्याला
हा.
त्यानंतर ते पनीरचे छोटे, छोटे पीस होते ते, त्यात टाकले दोन मिनिट वाफून घेतलं.
हा, हा, हा, हा. चालेल, चालेल मी आता करेन एकदा, पनीर आणते आणि हे करते कारण पनीर अ घरी करायचं म्हणजे ते, हे करायला लागेल ना? दूध हे करून, फाटून हो ते दूध फा फाडून हे करायचं ना आणि मग
ते मलाई, मलाई ते कपड्यात गुंडळायची टीप ठेवायची
हा. मग ते मलाई वगैरे, आपण एक हा, नाही मलई वगैरे आपण हे करतो म्हणजे, ते श्रीखंडाला पण तसंच करतात ना?
हो बरोबर.
श्रीखंडालाही ते दूध फाडून आणि हे करून तसंच हे करायचं असत- ना आणि मग बांधून ठेवायचं, ते कपड्या हे करून.
हो.
हा, तसच बरोबर, बरोबर. छान हाय, मी करीन, नक्की करीन, आता आम्हाला किती लागणार, थोडंसं घेऊनचं बाहेर तेवढच हे करायला वगैरे.
आपण काय सहसा रोज काय पनीर खात
नाही ना, हो.
घरी कसं बनून ठेवायला, ते जास्त वेळ पण टिकत नाही.
बरोबर. बरोबर ते लवकर संपवायला लागतं ना, दुधाचा पदार्थ आहे म्हटल्यावर.
हो.
हं.
छान लागते भाज्या आपण आपल्या पद्धतीने कस ट्राय करतो, हॉटेलमध्ये कस खूप जास्त प्रमाणात तेल असत, मसाले. त्यानंतर मग कसं लहान मुलं असले किंवा मग थोडे वयस्कर असल त्यांना लगेच पटकन त्रास होतो.
हो ना, बाहेरच्या यायच म्हणजे, खूपच ते हे असतं, भीती वाट हल्ली सगळी नकली नकली, काय काय बनवात, काय काय घालून केमिकल घालून. करून त्यामुळे ते बग, बाहेरच काही आणायचं म्हंटलं ना आणि असं जे लगेच बांधणारच. म्हणजे, पनीर विनीर कसं ह्याचे पदार्थ दुधाचा म्हणजे सांगता येत नाही ना, हो. त्यामुळे बाधेल, बाधलं तर परत ते नकली असलं तर म्हणून भितेचं वाटतं हल्ली.
बरोबर.
हा त्यामुळे बघायचं आता. एकदा मी थोडसं आणून करेलं पाव किलो वगैरे असं.
नक्की ट्राय करा.
हो हो नक्की - नक्की तुम्ही एवढी छान सांगितली आहेत रेसिपी, म्हटल्यावर काय? व्यवस्थित एकदम छान.
चालेल तुमच्याशी बोलून छान वाटलं धन्यवाद.
धन्यवाद, धन्यवाद, मी करते हा.
हो हो.
हा.